हॅलो आवाज येतय.
हो हो! झालं का जेवन वगैरे, आमचं चाय पाणी नाश्ता झाला बॉ तुझा?
हो चहा पाणी झालं?
अच्छा.
हा.
कुठ कुठे आहे?
हो ग आज लवकर गेला का मग?
हो ते सिस्टर सुट्टीवर आहे. त्याच्यामुळे दोन तीन दिवस जरा लवकरच याव लागत.
अच्छा अच्छा. त्यांची ड्युटी म्हणजे तुला कराव लागते का तुझी बिन ते बि?
हा दोन्ही ड्युट्या आता मलाच करायला लागता.
हो जर कोणी नसल तर का काय खाली बसेपर्यंत ड्युटी करून घ्यायची. पेमेंट भेटते जास्त.
बर.
मग ही बारा तासाची होते ह ना?
हो.
बाप रे. बराच वेळ थांबावं लागतं म हॉस्पिटला.
हा.
मग आता सुट्टी किती वाजता? तूझ्या रोज च्या टायमावर.
रात हो रोजच्या टायमावर रात्री आठ वाजता.
अच्छा.
मग काही नाश्ता केला की नाही कि फक्त चाय घेतला मग?
नाही चाय घेतला होता नाश्ता बोलवतो.
हो कानंतर सकाळ आठव्याला बसून आल्याच्या नंतर भूक लागते ना.
हा
टिफिन लेट येत असेल तुझा?
टिफिन टिफिन येते थोड्या टिफिन येते अकरा साडे अकरा वाजेपर्यंत.
लवकर येते मग.
टिफिन पण लवकर येते
जेवण करून घेतलेलंच पुरते नाश्ता करण्यापेक्षा?
होय जेवत नसतो मी लवकर एक वाजेपर्यंतकडे.
एवढा वेळ भर उपाशी राहण्या पेक्षा करून घ्यायच थोडस खायचं आता
सवय नाही ती जेवणच जात नाही ती सवय पडली ना रोजची
हा मंग बरोबर आहे मंग भूकच नाही लागत
हाव
पेशंट वगैरे बरेच असतील
पेशंट नाही सध्या जास्त दोन पेशंट इथे
पावसाळ्याच्या सध्या साातीच चालू आहे ना सर्दी वगैरे
जेवढ्यालाच थोडी तेवढ्याला नाही ना ऍडमिट होत
हो ऍडमिट चे बघाव लागतात तुम्हाला नाई का
हम्म ह
हम्म बरोबर आहे
हा
नॉर्मल पेशंट म्हणजे डॉक्टरला भेटून तिकडून तिकडे जात त्याच आण तुमचं काय एवढा संबंध नसते
नाहीय
बरोबर आहे तेच तर म्हणलं मी शिफ्ट वगैरे अस का नाही तुमच म्हणजे चेंज होत असते की नाही नाही का
ब नाही, नाही
तसं असते वटते ना पण मॉर्निंग हो का
सिव्हील हॉस्पिटलला तिथे आहे दोन, तीन हॉस्पिटल आहे तच पण इकड
सिव्हलाच असते का तसं
हा
अच्छा नाही पण मी तुला बोलू हम, हमअछ
हम
तेच तर म्हटलं कारण माझ्या बहीणीच झालेलं आहे म्हण बोलली होती म्ह तुला नर्सिंग त्यांच्यात अ शिफ्ट असते
अ त्या पाठवायचं कोणाला
हॅलो पेशंट आल का?
हॅलो
हा बोला, बोला ह बोला
आवाज येत नव्हता एकदम खरखर, खरखर ऐकलं ति मला वाटलं पेशंट आला कायकी म्हटल
पे पेशंट आलाय
अच्छा एमर्जन्सी आहे का आपल्याशी सबध हो का अच्छा, अच्छा तेच त म्हणलं सोवत स्ताप असतील ना बर.
स्टार नाईत जास् नाही जास्त स्टाफ
हूंहूं.
ते असं मॉर्निंगला निव्हिनिंगला तीन चार तर असतील ना?.
दोन जणांचा स्टार्ट
हो आ हा. बरं, मग दोघावरच जास्त लोड येत असल?.
उ पेशंट असतील
हो पेशंट असल्यावरच, एरवी तरी काय नायी.
नवीन नवीन आहे वाटते ना?. अच्छाम तुझा झाला का टास्क कम्प्लीट रे?.
बाकी
हाँ
बाकीय.
ग्रुप वरती विचारत आहेत ना ज्यांचा टास्क कमप्लीट झाला त्यांना दुसऱ्या टास्का साईन करायसाठी नावं लिस्ट घेताय वाटत.
दरं, एकशेऐंशी मींटा
नायी ते जास्तच हाये, माझं तेच त सांगताय ना, म्हुन मला परत आलं. टास्क, माझे हुन गेले कधिचेेच.
तीसचऐत ते, तीसच पूर्ण करायचे मते
अ
त्च्यामुळे झाला नसेल आग्
तुझा आवाज खूपच ब्लअर याय लागला मला
कसा? हॅलो हॅलो
तुझा आवाज खूपच ब्लर यायला मला.
आता येतंय का?.
हो हो आता यायला लागलाय. पाऊस वगरे आहे की नाही तिकडं?
पाऊस रात्री पण
आहे का? तू काम करत आएका काही?
नाही उ बाहेर आहे थोडं, म्हणजे गॅलरी मध्ये उभा
हा त्यामुळेच आवाज असा अटकत अटकत येत होता.
हा.
आमच्या इकडं आज हा हा तुमच्याकडे आज जरा उघडलेला आहे का पा पाऊस नाहीये सध्या तर हम्म ढगाळ वातावरण आहे पण
हा.
आभाळ वगैरे आहे म्हटलो.
हो आभाळ आहे.
हम्म.
जर आपण इका व्यक्तीला किती सहा कॉल झाले तर परत करू शकतो?
सहा कॉल झाल्यावर?
हा.
हो एका दिवसात त्याच व्यक्ती तिला आपण चार कॉल करू शकतो. एका दिवसात चार हो एकाच व्य तिला फक्त गॅप पाहिजे दहा दहा मिनिटाचा अजून दुसऱ्या दिवशी परत दुसऱ्या दिवशी करू शकतो तेवढेच.
हां.
हम्म त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ना काल मेसेज पण आला होता की जे म्हणजे तुमच्या हच्यातले असतील त्यांनाच कॉल करा. एक्स्ट्रा कॉल करू नका म्हणजे कस होतय कोणी पर्सनल कॉल करून बोलत आहे. काही काही लेडीज पण असतात ना
हो.
त्यामुळे ते तसं करू नका म्हणून सांगितलेलं आहे.
चालते तस कॉल करू शकतो आपण हम्म.
नाही तसं आपण ग्रुपमध्ये कॉल करू शकतो पण ते कसं
हो जस थोडेफार आता तू ओळखीच झाला अजून हा दोन मॅडम आहे, एक सर आहे मग ते पण थोडेसे ओळखीचे आहे. त्यामुळे त्यांना कॉल केला होता मी पण म केच घेतले मी जे जे थोडे ओळखीचे आहेत आपल्या.
हा.
अस. ते बरं आहे ना म्हणजे कशाला उघं दुसऱ्यांना कॉल करून डिस्टर्ब करायचं मग ते
हो जे ओळ ओळखीचे त्यांनाच कॉल करायचा फक्त ते करू शकतो आपण पण ते कस आलंय जास्त काही ओळखीचे नाही तर त्याच्यामुळे परत परत एका तिला फॉल करण आल. तेच विचारत होतो मी की जमते का नाही म्हणुन. रोज आलं रोज रोज करू शकतो पण ते येच कन्फर्म केलेलं तर चांगलं राहिल ना.
हो कारण माजेच झाल ते एका व्य तिला जास्त झाले असेल.
हम्म.
एकाच व्यक्तीला फक्त दिवसाची आट आहे त्याच्यामध्ये.
हम्म. माझे सहा कॉल झाले त अन तेच म्हणलं परत खरंच जमते नाही जमत.
नाही तसं काही नाही आहे करू शकता.
हम हम्.
मग आपल्या ओळखीचे जेवढे आहे तेवढे घेतलेले चांगले आहे म्हणून ते बतक तसं काय असेल. फक्त एका दिवसात चार आहे एवढा हात की एका वेळ तिला आपण एका दिवसात चार वेळेसच करू शकतो.
हो.
हम्म. तुला माझा विब्बू. हो झाला ना छत्तीस रुपये माझे काल.
ते दुसरा टास्क होता ना म्हणजे दोनच चेक केले गेले चेक केले की येत असतात ते.
हो म्हणजे जे पाच कॉलचे टास्क केले ते चेक झाले की पैसे येतात.
हा. चेक केलेले दिसते ते ओखू येत चेक केलेल राईट ची खून येते ग्रीन कलर मध्ये. ते ते चेक केलेले असतात. फोन कॉलचे अजून माझे पेंडिंग मध्ये आहे ब ते शनिवारी होईल पेमेंट. अजून काय झाले नाही. हो आपण रिसीव्ह करत नाही का दुसऱ्यांचे.
त्याचे आपले तर चेक केल्याशिवाय येतच नाही आपल्याला ओळखू येते आपले चेक केल्यावर. माझा एक पण नाही झाला अजून चेक ‌. चेक करून बघितलं मी.
माझा पण चेक नाही झाले वाटते अजून.
हा चेक केलेले दाखवतात.
हम्. कारण की दहा कॉल जवळपास मी चौदा कॉल केले पण त्याच काही आलं नाही अजून.
हा त्याचे येत पण नाही माझे ते सांगत आहे ना पंचवीस झालेत. काही जणांचे तर पूर्ण झालेत. पण त्यांचे जमा नाही झाले, दुसऱ्यांनी आपल्याला केले त्याचे लव खरच होत आहेत. म्हणजे त्यांचा, हो त्यांचा टास्क कमप्लीट झाल्यावर.
हॅलो.
त्यांचे येत आहेत काहीचे तर काय कमप्लीट व्हायच्या आधी पण याले, हम्म.
त्याचे आले मला दोन वेळेस आले त्याचे, पण हेच कॉल